हॅलो हॅलो
हा येतोय आवाज
हो येतो आहे
हा हा नमस्कार सार
कार
ह ह काय म्हणताय कशा आात बाकी बऱ्यात ना
एकदम वस तुम्ही हम् हम्
आ नाही मी आता पुण्याला आहे सध्या
हा हा हा
हो हो हो अ काय मग अधिक अधिक महिना कस काय गेलाय
छान गेला
एकदम छान हो अधिक महिना मस्तच म्हणजे इतकं छान प्रसन्न वाटत अगदी आपल्याला अस ह्या महिन्यात
हो
हो आम्हाला पण छान गेला काय इकडे हो झालं झालं आमचं म्हणजे माझी आई आता बऐंशी वर्षाची पण वान डलन म्हणजे आता खूप वर्ष देते ना मग
हम्म
असू दे काय आहे करायचं आता
हा हा आमचं पण झालं आता आठ पंधरा दिवस झाले
येत नाही तरी पण तिन्ही दोन्ही जाावयाना बोलवून व्यवस्थित सागर संगीत सगळं पोशाख घेऊन काही देऊन असं सगळं जेवण घालून सगळं केलं व्यवस्थित
हा हा माझ्या मम्मीने त्यांनी प आहे ना
ते पण नशिबात लागत
बरोबर आहे ना
दवयाच्या पण हो दवयाच्या पण आणि सास ंच्या पण नशिब लातं तेव्हा तेवढं होत हो ना एवढे वर्ष आता वाण घेतताय जावई
किती वर्ष झाचाले तुमच्या लग्नाला
आमच्या झाली आता भरपूर वर्ष झाली आता आम्ही आता जवळ जवळ भरपूरतो म्हणजे प तीस पस्तीस तीस वर्ष झाली
ह आमच्या पण लग्नाला झाले वीस एक वर्ष आमचे पण झाले हो आमचा पण झाला व्यवस्थित केलं माझ्या मम्मीनी धोंडा एकदम मस्त पण म्हणजे हा महिना खूपच छान वाटतो नाही का
हो ते आपण घरात पण काय ना काहीतरी करत असत ना सारख एकादशी होती
हा दिवे वगैरे ना नाही का ते तीस दिव्यांचं हे केलं काल आम्ही पण
पण म्हणजे विष्णू मी आता मागे म्हणजे खूप वर्षापूर्वी विष्णूच्या देवळात तेहतीस दिवे विष्णूच्या देवळात लावले होते आम्ही म्हणजे ह हा मध्येच मध्येच आवाज जातो
तिकडं दिवे सोडत असतात ना आमच्या इकडे
हा तुमच्याकडे नाशिकला तर भर हा नाशिकला तर म्हटलं भरपूरच
हो मग आम्ही काल गेलो होतो गंगेवर गेलो होतो दिवे सोडतात ना इकडे दिवे सोडले परत देवीची ओटी वगैरे हो ओटी वगैरे वगैरे भरून आलो सांड्यावरच्या देवीची आणि आम्ही ह आम्ही सगळ इथ जवळच ते माझे आई वडील बहीण सगळी इथच राहतात ना
अच्छा, हो हो ते एकत्रच आणि हा ह्याच्यामुळे आपण निदान एकत्र येतो नाही तर सगळं फोनवर हल्ली बोल चालू कोण कुणाकडे जात नाही पहिला पहिलं आमच्या लहानपणी आम्ही खूप सगळी सारी दहा भावंड सगळी एकत्र जमायचो मामे भाऊ मावस भाऊ सगळे आता कोणी एकत्र येत नाही मग ह निमित्ताने नि आपण सग एकत्र ह
हा असंच राहत ना कार्यक्रम असला काय असल तरच माणस एकमेकांना भेट
होय होय नाही. हो हो महिनों न महिने आम्ही मामाकडे आजीकडे राहिलेले आहोत. तर आता असं कोण असं हल्ली कोणी नाही हो. मुलं राहत. हल्ली आपल्या आपल्या घरीच राहतात ते पण,
आपली पोरं जातच नाही. जा म्हटलं, का जातच नाही त्यांना घर सुट नाही अजिबात.
हो खरं आहे बरोबर आहे तुमचं, आणि पहिल्यासारखं नाहीच राहिलं माझ्या आम्ही जी केली ती आता काही नाही राहिली आता मी. मित्र मोठी उद्याजक, पण तरी पण आम्ही लहानपणी जमायचो. सून सगळी मामी आमची सगळं दहा जण आम्ही भावंड होतो. जमायचो एकत्र सगळं, आम्ही करायचो मजा करायचो. पण आता कोणी कोणीचं कडे जात नाही, मग या निमित्ताने निधान. एकमेकांकडे निदान जावय तरी येतायत. स.
पोरं खरंच पहिले सारखं राहिलं नाही हो, पोरा मोबाईलचं जास्त वेड लागल्यामुळे ना हा त्यांना टीव्ही आणि मोबाईल.
जरी एकत्र जमलं ना तरी ती, मोबाईल वरच असतात.
मोबाईल होय. त्यांना गेम आणि फेसबुक. आणि इन्स्टाग्राम, त्याच्याशिवाय पोरांना काहीच सुधरत नाही आताच्या.
बाकी
नाही नाही आताच्या पोराचं, तस राहिलच नाही पहिल्या सारखं. क.
हम्म नाही. खरंच नाही राहिलं,
आपुण कस सुट्ट्या, पहिल्यासारखं म्हणजे वातावरण काहीच नाही राहिलं आता. आपुलकी. की म्हणून नाहीच राहिलेली पोरणमध्ये आता.
सगळी मजाच गेली हो, काहीच नाही आपुलकी नाही. हा ते आता कसं झालं पहिली भावंड पण दोन दोन तीन असायची. सगळी एकमेकांना आता, एक एक घरीच ते आपलं घरीच राहतात आई बाबां अ आणि आप मागतच नाही एकमेकांकडे असं आणि ज्याला त्याला शेवटी अ जरी गेलं तरी काम आता सगळी सर्विस असत त्याच्यामुळे माणूस काय कशाला त्यांना काम य आपली मुलं अस असं पण आहे आता पहिलं कस आम्ही खेडेगावात सगळीकडे एकमेक जायचो म्हणजे मामी आम्हाला सगळीकडे फिरवायची
हा
ईतडे उद्या तिकडे म्हणजे आता ह्या मावशीकडे गेलो तर सगळी भावंड तिकडेच मग
आता पोराणा ज कुठ नल पोरांना जो कुठे नेला होता त्यांना फक्त तर फोटो काढायचे स्टेटस ठेवायचे सेल्फ त्याच्या खेळ झाला हो कुठ जरी गेलं तर लगे स्टेट अपडेट आहेच हा
आणि स्टेटस हो हो आणि स्टेटस मुळे आता काय मी आ आता हल्ली जरा बघितलंय ना हल् म्हणजे हल्ली पिढीच तर स्टेटसला ठेवायचे फोटो म्हणून तेच तेच ड्रेस किंवा त्या साड्या
नाही नेसत आता आता प्रत्येक कार्यक्रम असला का नवीन कपडे
आपण ह्या फंक्शनला हे घातलं होतंग तो स्टेटस ठेवलेला होता मग तीच आता परत या दुसऱ्या लग्नाला कसं
का हा नाही नाही आता आहे ना कपड्याच पण येऊन गेलंय
हल्ली खूप बघितलंय पहिलं आपण तसं नसतं आपत आम्ही म्हणजे आमच्या वेळेला आमच्या व ेळे आम्ही काही नाही आम्ही एक दोन लग्न ती चार लग्ना तर त्या साद्या अस नाही नेसायचो परत परत पैठण्या वगैरे एवढ्या घेत
आओ आपण लहान होतो तर एकमेक बहीण भाऊ याच्या वा पर मग आपण वापरायचं आपले झाल्या ल बहिणींचे वापरायचं मामी बहिणींचे वापर आता तर असं राहिलंच नाही कपडे खर कपडे आधी फक्त दिवाळीला भेट त्याईचे हा आता तसं नाही आता आता रोजची दिवाळी झालेली अ मनातयेईल तेव्हा दिवाळी
आव आवडलं की घेतातच
घेतातच आणि पोरांना ये म्हणजे हल्ली पैशाच काहीच वाटत
नाही ग पैशाच म्हणजे जाणीव जाणीव करून दिली पाहिजे खरी मागितल्या मागल्या गोष्टी पण ते कस आता आली एक त त्याच्यामुळे त्याला लाड असतात ते असं असत हो माझी आई नेहमी माझा मुलगा लहान च त्याना तेव्हा सांगायची आत्ता त्यांनी मागितले ना आता देउ नको लगेच तू थोड्या वेळाने दे एक दोन तासनी दे चालेल त्याला नाही ऐ कायची सवय लागू
सवय बरोबर आये आणि काय होऊन जातं आपल्या पोरांचे ना आपण खूप लाड केलेले जाऊ दे आपल्याला जे भेटलं नाही ते आपल्या पोरांना भेटतय ना त्याच्यामु त्यांनी प काय फायदा घेत ते नाही मला पाहिजेलच ह मला पाहिजेलच आताच पाहिजे ल
होय होय होय आणि मग तेव्हा होय तेव्हा मला पटायच पण म्हणजे नाही म्हनायेच नाही आई त्यची सवय लागू दे्या आई म्हणायेची का
हा.
सवयी पण वेगळ्या वेगळ्या लागतात.
नाही रे खरंच आत्ताच्या पोरना आहे ना प्रेम म्हणजे. असं हे नाहीच आहे काही. आस आपह कस आप. आई वडिलांनी. चे आदर आहे आपल्याला प्रेम आहे त आ. पोरांना येना शक्यतो एवढं नाहीचये.
हम् नाये आणि मामा मावशात बाजूलाच राहिल्या.
त्यांचं ये जास्त हे करत नाही तर ते. मामा मावशी आन आजी चा लाभ. खूप ह नाही पण आपले दिवस खूप वेगळे होते. तशी नाहीच आहे पण आधी सारखी.
नाही नाही आपले आपण कुटुंब म्हणजे माझा मु. माझी मुलगी. सा माझे आई बाबा असतील. घरात नाही. ना बायकोणी नवरा एच. एवढच तुं एवढंच म्हणजे असं माती नाही जास्त. हे नाही होत आता हल्ली म्हणून ना खर ठेवलं पाहिजे जाण मे महिन्यात तरी किंवा दिवाळीच्या सुट्टीत तरी एकमेकांकडे जाऊन मुलांना. घेऊन जायचं बाबा तुम्ही. च्याकडे आम्ही येतो तुमच्याकडे काहीतरी करून असं एकत्र येणं आता जरा कसं ह्या महि्यात. तर आता जावळी लोकांचीच मज्जा आहे हो या महिन्यात.
जाव लोका घ्या.
होय.
ते म परीना आम्ही सांभाळतो. तीन तीन वर्ष तीन वर्षांची कसर एकच. करत. खटीच घेता.
हा काय काय ठिकाणी मी बघितले तर म्हणजे ते. आईवडील पण देतात. मामा मामाकडे बोलवतात काकाकडे बोलवतात काकाकडे बवतात अस मी ब
असं हा लोक भरपूर जण आहे ना म्हणजे जे काका का राहतात ना ते पण देतात आ एक एक मुली असेल तर त्यांना पण देत मावशी पण देतात हा नाही ोंड्याच्या मं्या जेवढं दान कररा ना
हो त्यां
अधिक हा त्याच्यामुळे लोक काय करतात भाचला देतात जावय नसेल तरी कोणा चला पण कासं
हो कोणालाही हो हो हो लालपण केलं तरी चालतं असं काय नाही लालपण केलं तरी हछ
हा करतात ना लोक देवाला पण देत द हा देवाला पण देतात या महिन्यात वान देतात
आपल्या कुलस्वामीिनीची ओटी भरायची हो सगळे आहेत प्रथा भरपूर
कालच मला लक्ष्मीचं मंदिर आहे आमच्या इथं महालक्ष्मीच्या ओटी भरून आलो हां.
अच्छा अच्छा आता आपले दहा मिनिट मला असं वाटते दहा मिनिट झाल्यावर-
आ.
दहा मिनिट झालं- वर बंद करायच ना झाली झाली- ई. तर मला खूप छान वाटत तुमचे- बोलून खरो खर.
हो मला पण खूप छान वाटल- तुमच्याशी बोलून हो हो हो चालेल चालेल हो.